हॅलो.
हा बोला.
हम्म. काही नाही मी म्हटलं मग तिला आ. काय नाही म्हटलं मग काय आपण ताईचच बोलत होतो.
हां ते काय ते आता करायचंय त्यांनी केलं?
हा.
तुमच्या तुमचं पणकडे आलं ते.
काय?
ते मतदान यादीचं काय ते.
अजून मी आमचा काही विषय निघाला नाही बाई बघू आता काय म्हणतात काय नाही. आम्हाला तिकडं जावं लागेल ना मग आंनाला जावं लागेल करायला.
हा बाई आमचे पप्पा त्यांचं करताय सध्या घरी. त्यांचं कस करून टाका करून टाका माझ्या थोडं मला त्याविषयी विचारयचा होता म्हटलं आता मम्मी पप्पा त्यांच मतदान कार्ड माझ्या नावाला चालतील का नाही असं ताईंना ते विचारलं म्हणे हो चाल पालक म्हणून मावशी काका वगैर असं टाकलं की ते चालून जातं म्हण म आईवडील त्यांचे नसेल तर. हम्म तचलेच ते मतदानाचे मागून करावं लागेल मध्ये
ह तुम्हाला कुठं करायचंय मग इथे नाशिकला करावं लागेल ना तुमच त.
ऑनलाईन करून बघतो ना मग नाशिकचच करू पप्पान त्यांच ऑनलाईन मालेगावच करतो नाही आमचं नाशिकचच होतो एवढ्यासाठी जाणं येणं नाही परवडणार बाई.
हा ऑनलाईनची मुदत तर संपून गेली मधे. हा कारण कि ते हम्म नाही कधीच आपल्या आक्काचं तर कधी च झालं आणि मुदत संपली म्हणे त्याची ते काल अ हा. ना मुदतच त्याच्या अ दहा का अकरा जुलैपर्यंतच होती म. म्हणे त्याची मुदत दहा पर्यंतच होती.
अरे देवा. हम्म चांगला आहे तोवर जमतय.
हम्म तरी बघून घे. सर्च करून बघ, कारण की ते आमच्या इथे सर हो ते ना ते सांगत होते ते कालच सांगत होते. म्हणे ऑनलाइन ची मु
हम्.
मुदत संपलीये ऑनलाईनच केले पण मग ते लोकांना समजत नव्हतं का जमत नव्हत. म्हणून मग हे आता अंगणवाडी सेविका यांच्या थ्रू करतात येते काम.
हा का.
हो.
अंगणवाडी सेविका जीथल्या तिथल्या एरियातली पाहिजे असेल त्यांना
हां.
हम्म.
नाही तर बघ तिथे जवळपास तुमच्या अंगणवाडी ना त्या अंगणवाडी मध्ये पप्पासोबत चालली जा, आणि तिला डिटेल मध्ये पूर्ण माहिती विचारून घेे. कि आम्ही इथे फॉर्म भरून त्या तथ तुम्ही हे कराल का म्हणा ट्रान्सफर असं वगैरे
मग तिथला ऍड्रेस टाकायचा, असं वगैरे विचारून बघ, मग त्या जर हो म्हटल्या मग त तिच्याकडे फॉर्म भरून दे, नाही तर मग तिचं म्हटले तुम्हाला नाशिकलाच कराव लागेल, तर मग सगळे डॉक्युमेंट ताई जवळ पाठवून दे, ताईला सांग. आमचं एवढं काम करा म्हणाव, हा. आमचं एवढं
ओवी सावी काय करतात?
शाळा
शाळेत गेल्या का?
हम्म! हो, हे दहा ते बारा हे टाईम कर आम्ही मग माझं काम होतं थोडंफार, आणि दुपारी झोपली किती दोन ते चार मध्ये, त्या बी कधी झोपते, कधी झोपत नाही लवकर. पण दहा ते बारामध्येच मोबाईल मोबाईल चाळतच होते, तेवढा तुमचा फोन आला मग
हा, पावसाचं वातावरण झालं, तुमच्याकडे पाऊस पडला का काल?
काल थोडासा पडला जरा असा, आज आहे वातावरण इकडे बी. गरज ये म्हणा ओ बाबा खूप पाऊस आणि, गरमी तर इतकी वाढली होती ना मागच्या हप्त्यात पावसाची गरजच स
हो, मग पावसाची गरजे ग बाई
हम्! मग तुमचे भाऊ बी म्हणे, दंद्यावर फरक पडून गेला म्हणे, आमचा बी पाऊस पडेल तर बजेट होईल, आणि इकड तर पाऊस खरं मग जेव्हा तिकडं पूरबीर होतं का, तुमच्याकडे, नाशिककडे त्यामुळे इकडे कोरडं होत एकदम
हा.
स्टार्टिंगला इथं कधी पडला माहिती आहे का? आम्ही लग्न लावून आलो त्याच्या, त्या दिवसापासून पडतोय पडला आठ दिवस. हा, त्याच दरम्यान पाऊस होता तर, आधी खूप कडक ऊन होत ताई म्हणे, मी सगळे ब्लँकेट्स वैगेरे धुवून काढली म्हणे, एवढं कडंक उन होतं म्हणे, मी लग्नाच धुून काढलं ना तर सगळं असंच वातावरणात वाळवलं, ताईंना म्हटलं कपडे ठेवणीचे आणि ते अस ताई म्हणे, नाही म्हणे म्हण ते, पाऊस आत्ता पडतोय ग बाई म्हण मी आल्यापासून तर पाहून घेतो म्हण म्हणे इथं.
हा, खरं झालं लग्नाचा विशेष वाटतं मला, एवढं सगळ खर्च केला साखरपुड्याला अ
हा, ताईन तेचं ना? हो. खूप खर्च झाला, खूप आता काय, चार तारखे लग्न झालं असल, सहा तारीख होती ज्यूलईची. हो, ऐंशी हजार रुपयाच्या साड्या पडलेल्या होत्या इथ फक्त घरात आणून.
हम्म!
खरंच नाही नवरीच्या ज्या होत्या ना, त्या बाकी होत्या बाकी देण्या घेण्याच्या सगळ्यांच घेतलेलं आता आक्का आलेत ना.
त्यांनी उलटून परत करून द्यायला मग आता ते
नाही मग त्याचं म्हणणं आता वर्ष दोन वर्षाला आपण बघतोच मग कशाला आणि ते बाईं आईंना पण बडडे गिफ्ट दिलं बाहेर ते नाही का ते. तांब्याचा जो जार आलेला आहे बघा झाकणाचा तुम्ही दिला होता तुमच्या भायच्याला काय?
हा हा हा.
त्याला वरून फुलपात्र्या सारखं झााकणहे.
हा.
तसलंच हे ना ते? अ तसला दिला आईना त्यांनी तो. हा राजवाडी पॉट म्हणून. हा राजवाडी पॉट दिला त्यांनी आईना बड्डे गिफ्ट.
अरे वा असं
आ मी त्यांचा ब त्यांचा बड्डे सतरा मार्चला अठरा मार्चला असतो ना? मग आम्ही त्यांना मसाला डबा गी फ्ट केला होता आईनी जाऊन ओवी का सवि गेल्या होत्या मग त्यांच्या लक्ष्यात मग आईच्या बड्डेला दुसऱ्या दिवशी आणून दिला त्यांनी सोमवारी. ब्राऊज पीस आणून दिला एक वेलवेटचा.
अ.
काही ते आण आणून दिलं हा.
आईनी शिवला का म्हण ठेव तुला म्हणलं राहूदे तुला.
हम्म बा आई तेच म्हणे देवाला कपडा करतेय असं तसं वेलवेट चॉकलेटी क चॉक लेटी आणि लाल कलरहे म्हटलं आता देवाचा कपडा राहू द्या ताई माय का कुणाला आवडेल तर त्यांना म्हंट त्यांना दाखवा एम बरं म्हणे मग मग तेच म्ह म्हटलं तुम्हाला नाही आवडत तर राह द्या मग मस्त एक मीटरचा ब्लाऊज पीस भेटतोय तुम्हाला. कट पीस म्हणजे तुमच्या सार्या म्हणजे बाया आपल्याला कोपऱ्या पर्यंत शिवता येईल. मग म्हणलं त्यांना दाख त्यांना आवडला की मग शीव बॉ मग बघा म्हटलं. तुम्हाला तर कस म्हणजे? साड्या बी इतक्या आणलेल्या त्या अकरा अक्कांना साडी पाहिली असेल तुम्ही? त्यांनी मालेगावला दिली. हम्म छान होती की नाही साडी आपल्या म्हणजे आपण एवढं देणार घेणार घेतो का तई ना म्हटलं आपल्या घरची साडीसधा एवढी भारी नाही म्हटलं. कश्या दिलेली आपण ते अकराशे रुपयापर्यंतची साडी म्हणे ती.
हम्म.
हम्म त्या पाहालातली काढून दिली नाही रात्र.
त्यांचा काय पैसा राहतो त्याच्यामुळे मग ते
हा त्यांना नाय स म्हणजे ते समजतच नाही कुठं काय करवा तर मुलाचा मित्राची आई. मुलाच्या मित्राचा घरी कार्यक्रम होता त्याच्या आईला कितीची साडी घ्यावा नऊवारी?
घेतली असेल पंधरा
पाच पाच हज हा. ते आधी म्हणे माझ्या घरात किती मोठा पडलेला आहे म्हणे. आजीच्या वि सार नाही राह आजी बघेनणार आहे चांगलंच घेात यंत बघेन आहे एवढं चांगलं येत समोर. चा बी विचार करेल ना.
हम्म.
तिचा व हजारच्या पुढे साड्या राहतात. माझी दिली असते बा असं बाहेर आण काय बरत नव्हती बा नऊवारी जरी होती. पाच हजाराची. मी तर आईना म्हटल देणाऱ्यापेक्षा आपल्या सारख्याला घेणाऱ्याला लाज वाटेल म्हटलं आई म्हटलं.
बरबरे हे ना.
एवढं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट कोण घेत ना असं वाटतं ना आप ''--'' आपल्याला म्हणजे परत फेडवी झाली पाहिजे ना.
तेराशे रुपयाचं आहे ते ह माईन त्यांनी बाराशे रुप''--'' य पण हो. आणि बाराशे रुपयाचा घेतला होता माइन त्यांनी तो पण म्हणजे तो भरपूर म्हणत होता पंधराशे.
हम्.
पण त्यांना नंदूताईन त्यांच्या वेळ खिचा होता ना तो म्हणून ते तीनशे रुपये. कमी केले होते त्याच्यानी दिवा पण ठेवन आणला होता मग.
हा आ, हा हा थोडा हलकाच आहे हा पण याच्या नऊशे नव्वद रुपये किंमत आहे. दीड तांब्या पाणी बसेल एवढा आहे तो. वरून फुटपातथ वगैरे त्याला झाकणसत टाईप. हॅलो, हॅलो हा, नऊशे नव्या्णवच आहे ना. कायच हॅलो येतोय आवाज हॅलो. हॅलो, हॅलो, हॅलो माई.